हॅलो. हा चहतेन झाला का नाही?
होय! चहा झाला, तेच भा भांडी गोळा केलोय. म भांडी ठेवल्यात बाहेर, म्हटलं पहिला लोटून काढायची. जरा दोन खोले लोटल्या पुढच्या जरा राहिलय.
हा! हा! चहा मग एकटीसाठीच केला. चहा नाही पित, मगाशी थोडा फरसाना खाल्ला.
एकटीसाठी केला थोडं त्याशिय फ्रश पण वाट
वाटत नाही, हा! ती सवय लागलेली असते शरीराला. त्यामुळे ते मला पण तसच झालतं. हा! हा. मला पण मधेच असं झालं चहाची सवय लागली होती मग ते बर के चहाच प्यायचा बंद केला जस शाळा चालू झाली, सुट्टीस न जाऊन आलो तवा पासणं चहा बंद केला.
ह, माझं बंदू होई ना झालाय जरा जरा कमी करायचा प्रयत्न करालोय. पण जरा का व्हिना लागतय त्याशिवाय मला सुधरतच नाही दुसरं काम.
हा, ते सवय लावलेली असते ओ शरीराला आपल्या सवयी लावण्यावर पण असते ते. म आता मुलं आल्यावर आणि का नाश्ता बनवाय लागतोय
बघच कर म्हंटले तर करायचं नाही तर मग चहा बिस्किट
खात त आहे हा हा म लगेच अभ्यासाला बसतात
नाही खेळून त्यांल की थोडा वेळ सात वाजता अभ्यास हम्म
त्यांचा त्यांनी करतात अभ्यास क घ्यायला लागतोय
हा घ्यायला लागतय पण करतात म्हणजे बारकी पोरगी आहे ती करत दमवते जरा
हा
पोरगा करतोय
हा जस मोठी होईल तशी कळती होतात ना
काय म्हणटस
मोठी होईल तस कळती होत्यात
हा तेच की जर ती बारकी ती लय जर दमवत अभ्यास नको महतय खेळायला खेळायला पाहिजे खेय धाकट अस तर जरा लाडकच असते
ह
आणि तिथ पप्पाच काही लाढायची होती त्याच्यामुळं तिला काय बोलून पण चालत नाही
तो हे करू दे काय मॅगी ना एकच पॅकेट आहे पुरणार नाही ते
हा बोल की
हा बघ मॅगी कसं करताय हो
मॅगी मी साधीच करतो बाई कांदा टोमॅटोघालून
नाही घातटलं तरी पण चालत ना आहे आहे तेवढ्या मसाल्यात केलं तरी
हम
मी काल तसच केलत त्याला भूक लागली होती झटपट करायची म्हणून काय कांदा त्याने घातला नाही मस्त पाणी ओतलं त्यात मीठ घातलं थोडं एकच आपलं चहा प्याची वाटी असती ह मॅगीत मीठ
मीठ ऑलरेडी असते त्यात हा मीठ घालायचं नाही प्लेन मल करणार असले नुस्त मसाला तर अ मेट मिठाची काय गरज नसते अजिबात
हा हा मिर काल घाठल होत जरा जरा खार झालत
हा म तर झालायच नसते त्याला
हा हा म
जरा असतो हा जरा अस तेल घालायचं एक अर्धा चमचा आणि त्यात एक वाट ते पाणी वतायाच आणि पाणी उकळी क नाही त्यात मसाला घालायचा पुढ ते छान उकळी ते फोडून टाकायचं दोन मिनटात शिजते पाण्यातले एक वाटीच टाकायचं नाहीग व ग
हा एक वाटीच घटच केलतं असं एकच वाटी पाणी घालून जास्त पाणी घाटल की पांचट होतंय
हा गिळ गिळ लागते काय तरच होते मीठ घालू हो मुलांना पण मिळ चांग नसते खायला देयाचं नसते
होय त्याला इतर हेच घालत नाही मॅगीतच मी घालत होतोला माहित नव्हतं एवढं.
नाही नाही घालायचं नाही -
हा हम् मग ते कस घरात कोण खातय नाही. घालतय म्हणून फक्त दोनच पॅकेट आणली होती बाजार भरताना. मग काल उठल्यावर अचानक रडाराला भूक लावल्या म्हणून शाळ का खात नाही आता झोपून उठल्यावर काय तरी लागताय. ते मग
हम् आता खाल की समजा खाल्लं म त्यात
हम आता थोडं द्यायचं आता पोहेकर म्हटलं तेनी पोहे करायचं.. पोहे जरा खातोय मग संध्याकाळी लवकर चालत नाही मी आठ साडेआठला सगळा स्वयंपाक झाला ना मग चालते. असं करते हा मग खातोय त्या टायमाला मग. शक्यतो चपाती, भाकरी, खात नाही संध्याकाळच भात. भाकरी असतात गरम गरम खात नाही भाकरी मग काय कर - य भात आणि काहीतरी आमटी केलेली अस थोडी आमटी नाही तर उसळ
हम ह
जरा दूध घालायचं आणि चारायचं मग मग खातोय. मव खायला तो पहिल्यापासून ल दमवते.
जरा बारीकच होत ना त्याच्यामुंळ असल किरकिरपणा करतोय.
करतोय की किरकिर पण म्हणजे कशासाठी फक्त खाण्यासाठी खात नाहीे यासाठी मार खातोय. बाकी कशासाठी नाही किरकिर कोणा त्याचा
हा काय शांत असतो इतर वेळेस.
शांत असतोय खेळतो खेळ त्या म्हणजे खेळ भरपूर आहे त्याचा. असं खाण्याकडे लक्ष नाही नुसतं खेळायचं ऍक्टिव्ह आहे. त्याला आता सगळं तुम्ही काही काही ते शाळेतल्या अभ्यासातल्या विचारांला सगळं सांगतोय तो. हा मग रोज मार्क खातोय आज काय नाही एवढा मार्क खालाय शाळेत रोज मार खातोय आज जरा शिरा खाल्ला, शिरा केलता आज. मुलं पण थोडी कमी आलती ना एकच टाइम केलत. आणि कसं झालंय सगळी मोठी मोठी मुलं पहिलीला गेले त्यामुळं लई मुलं नाहीत शाळेत आता. मग छोटी किती तीन चार वयोगटातलीच आहेत मग त्याने दोन टाइम खायला पाहिजेत ना खाऊ. ते पण एक आठ दहा पोराला आले की करता येते जास्त हम्म. काही डबा आणलेलं खात बारा वाजता आम्ही पण त्यांच्यासोबतच जेवते बारा वाजता डबा नेलेला असतोय. मग जेऊन मॅडम त्यांना बाहेर घेऊन जातात खेळायला ते तोपर्यंत म लोट - टायचं भांडी घासताना खाऊ शिजवून घालायचा.
हा हा
खाऊ शिजला की लगे गॅस तेन पुसून घेतोय आणि मग खाऊच तेवढं खाली ठेवायच नंतर मग खाऊ दीड पावणे दोन ला खाऊ वाटतोय. मग खाऊ खाल्लीत कि मग कोण खेळत्यात नाहीतर शक्यतो पालक कधी न्यायाला येत्यात मग जातात त्यांनी काय नाही बघा. काय नाही म्हंटलं. पाऊस कमी आला.
पाऊस आलाय कमी म्हणून तर ते भांड्यांची गडबड करालतू ग -
ह ह भांडी जास्त असतात काय?
नाही जेवलेल तेवढच पडलेयत बस जरा कालवंदान गरम करून काढून ठेवले जरा जरा
हम्म हम् आमचं आहे ना शक्यतो सकाळचं जास्त कालवतीन राहतच नाही, शक्यतो राहण्यासारखं करतच नाही. म्हणजे रिकाम दुपारी जेवायच्या टायमला सगळं रिकाम झालेलं असते. मी पण आता तुम्हाला फोन लावून भांडीच घासली आता फ्रेश व्हायची. म्हणल. . तोपर्यंत ह्यांनी म्हणलं काहीतरं कर खायला. चपाती ते संपलेत ना... असं सोबत जेवायला बसली ना सगळी मग जेव- संपतंय लगे. मग एक एक तास जेवायाचं म्हटलं की जेवण संपतंय कवातरं जेवण शिल्लक राहिलेलं असतंय.
हा हा
तरी पण सकाळच चपाती भाकरी दोन्ही असते. दोन्ही असते. सकाळी संध्याकाळी फक्त भाकरी करतोय. मग काहीतरी उपवास कुणाचा.,. काही तर असल स्पेशल तर मग., चपाती पुरी असं असते. संध्याकाळी नाहीतर भाकरीच करतोय. हम. तुम्ही काय केलता आज?
मी काय केलेलो का आज. मला लक्षात येईना.. थांब आता सांगतो.,. हा बटट्याची भाजी केलतो.
पिवळी भाजी.. म्हणजे चिरून का शिजवून..
चिरून.. चिरून.. कच्चा बटाटा चिरून. हा डाळं बटाटा डाळ घालून मी तुरीची डाळ घालून केलेलो. दोनी पण घालतो शेंगदाण्याचा कुट पण घालून करतो., डाळ घालून करतो.
हा.. हा.. डब्याला का मुलांच्या. हा.. हा..
सारखं.,. सारखं., पिवळी भाजी पण खात नाही आणि- पिवळ्या भाजीपेक्षा जास्त आमच्यात लाल भाजी आवडत्या बटाट्याची.
हा-हा चरचरीत लागते आओ ती.
हा आणि पिवळी भाजी कशी मिरचीच्या तखिटपणावर अवलंबून असत्या ना.
हा आणि जर भाजी तिकट झाली की नाही तिचं चवचं लागत नाही.
हा मणजे सपक सपकच लागते लहान मुलां खायला घातल्या म्हणजे आधी अधी करत होतो. पण आत्ता करत नाही. नाही तर पिवळी भाजी करतोय का बटाट्याची आणि त्या मोड्याची आम- ती आमटी कालावाची आणि पावासंग कांदा लिंबू घालून-
खायचं हा.. हा..
अशी करते. त्याशिवाय ती भाजी संपत नाही.
हाहा चालतय की
लय पोर दमवतेत.. मग कळाय लागल्या पासून लय दमवायला लागेलेत, आधी पण कसं काय पण चारलू की नायं. हे असचं आहे. ते तसंचं असतंय, म्हणून श. लहान मुलांना कायं समजतयं. पण चारू शकतोय.
हा.
मोठ झालं त्यांचं त्यांना समजायला लागल की नाय.
हा आमचा.. हा तो पण तसच की... शिरा ते कसलं च.. - खात होत. आधी उपीट अस चारेल टिन आता अजिबात खात नाही. नकोच म्हणतोय डायरेक्ट. मला ती नको. माझं जेवण संपलं असं करतोयं.
होय का ह ग्रुप बघ की
किती ना आवडते., एक मिनिट
हॅलो. हॅलो.
हा बोला की.
बघितलीस.
हा बघितलं, आपुण कॉल कंप्लिट झाल्यावर बघूया
हा चालते झालं की आता आणि एक करू या का नंतर करूया.
अ तुम्हांला वेळ असला तर करूया की,
बर कर पटकन हा